ओ.
आवाज येतोय ना? आलात बघा आता. काय चाललं झालं चहा पाणी?
हो झाले, तुम
हो का माझी झाली आत्ताच.
ह का काय करता मग बाकी.
बाकी तेन चालू आहे आता स्वयंपाक करायचाय हो स्वयंपाकच. करायचाय ना हम्म स्वयंपाक करायचाय.
हम्म.
हं तुम्हाला करायचय. बाकी काय आता, हिच चालू आहे ना कुरडया बनवायच.
हा का?
झालं का कुरडया बनवून नं?
आम्हाला उद्या पापड करायचे. आज पापड केले उद्या बटाट्याचे चिप्स करायचे.
हो का? पापड कशाचे बटाट्याचे बनवायचे का? हॅलो!
हॅलो? बटाट्याचे.
बटाट्याची बनवायची आहे का? हा हा तांदळाचे केली?
नाही तांदळाचे पण बनवायचे आणखीन आता उद्या करून घेऊ उद्या किंवा. परवा स दोन तीन दिवसामध्ये हे काम पण चालू आहे ना दुसरे बाकी़ज
हम्म बाकीचे काम चालूच राहते एक.
हम्म आणि आता परत कॉलेजचं प्रॅक्टिक प्रॅक्टिकल आलेलं आहे प्रॅक्टिकल लिव्हा लागतंयं.
हा हा हा हा घरचे ते पण सगळंच पावं लागतं ना. ह म्हटलं तांदळाचे पापड कसे बनवता तुम्ही?
चालू येत मग बाहेर जावं लागत.
हा लग्नाची खरेदी पण चालू आहे, आ सगळं एकत्र आलेलं आहे.
संभाजीनगरला गेलो होतो पूर्ण दिवसचं तिकडे गेला आमचा आज.
हो का शॉपिंग केली मग?
नाही पार्लर वाली लावली.
हो का? हा ते पण आवश्यक पार्लरवाली पण लावन. आवं पार्लरवाले पण खूप पैसे घेतायं आता.
हा साडे तेरामध्ये बसली एक होती. पंधरा मध्ये बसत होती तिला मला हळदीचे पण गेलो ते म्हणे हळदीचं तेेवढा वेळ देत नाही म्हणे. अर्जंट गडबड गडबड करत सगळे हम्म
पण मग सगळं गेला असत तर बरं झालं.
हा म्हटलं आता मग एक दुसरी बघू तिला काही फक्त सांगितलं. फिक्स ठेव म्हणून. एक भेटलेत मग तीन लुक देऊन टाकू आपण तिला. नाही नाही मेहंदी दुसरी कुन काढावं लागलं आपल्याला बाहेरून.
मला वाटलं तिच्याकडे मेहंदी.
नाही नाही.
तो गेला की बाहेर ये
हो हे ते आता लग्न झालं ना ते करोडीला पानमाळ्यातलं? त्या पोरीचं लुक केलेलं छान केलेलं होत.
हा का तिनेचं केलं होतं का?
हम्म
संभजीनगर ची पार्लर वाली ना?
हम्म,
हा चांगलंय मगं तिला पण दिलं होतं.
हा.
हम्म, तेच म चहा पाणी झाली?
हा आत्ताच घेतली, तुमची?
माझी झाली, स्वयंपाक चालू आहे आता, ह्म्म. म्हणलं तांदळाचे पापड कशे बनवता तुम्ही मसाल्याचे?
अ ते आता मम्मीच बनवणं, कशी बनवती? काय माहिती ते खात सोडा काही राहतो ना पापडचा मसाला हा ते आणि हे कशे लाटून बनवायचे का कशे बनवायचे ते नाही माहीत.
हा का, लाटूनच बनवतो ना, हा काही म कोणी मशीननं बनवतं.
ती म्हणे मशीनचं बनून घेऊ वाटलंस तर आपण.
हा, हा, हा.
पण मंग तिला पण जमत नाही आता दुसऱ्याकुनच् करून घेणे ती देवकी होती, ठिल्लारी
हा- हा.
त्यांच्याकुन घेऊ म्हंटलं बनुन, हा त्या छान बनवता पापड.
त्या छान बनवता पापड.
हम्म,
मी लागते ना मं एकमेकीला करु आपल्या इथं तस काही नाही.
म्हणलं मंग तुमचं काही बनवायचं असलं, त आमी येऊ म्हटलं आम्हाला बनवून द्या एवढं, हा म्हटले.
हा, हा, हा चालतं मं एकमेकीचं करू लागलं त होतच ना, कुरडया झाल्या?
नाई आमी कुड्रराया नाही करत ये आता ह्या वेेळेस.
हा तुम याच
कुर्डया आमच्या मागच्या वेळेस् च्याच होत्या ना म्हटलं मंग नको करु, ऊगं तश्या पडता मग कोणी खात नाही, दो मागच्या वेळेस साठी, माझ्या लग्नासाठी बनवल्याल्या होत्या. हा मंग ते झालंच नाही, मंग त्या स्वाती गवळी त्यांच्या द्यायच्या होत्या त्या, पण त्यांनी काही नेल्या नही, म्हटलं जाऊद्या अश्या मंग पुढच्या वेळेस सगळं जुन्या- जुन्या होतायेत.
हा अव जूनजून झाल्या त मग त्या खा नही वाटत, पुढच्या वर्षी चालतीन म करायला.
हम्म, काय बनवताय स्वयंपाक?
स्वयंपाक चालूय आता पोळ्या बनवणं भाजी करायची आणखी, तुम्हाला करायची अस लं ना भाजी ते?
हा आम्हाला आणखीण बनवायचंय, फिल्टर येनार ये वाटतं गहुचं. फिल्टर करावं लागणार ये, फोन केला होता हम्म. म्हणे संध्याकाळी येऊ, आता काय माहित कधी येतं काय येतं मशीन.
हे झालं का मंग गऊ वाळवून झाले?
हा दोन दिवस टाकले बाहेर. बाहेरच पडून दिलेले काही आत घेतलेले नही.
हा का? कमी होतील, वाळल्या नंतर फिल् टर केली ना मंग टेनशन नही राहात ना.
हा मं आता बघु आधी गहु वाळायची गरज नव्हती, पण म्हटलं फिल्टर करायचं ते घ्या वाळुन ते
हा नैन चालतन म ग व वाळल्यानंतर म त्याल किडंत लागत नई नंतर आम्हाला काय वाळवायचे होते
हा
आत
च्यापण आसन
हा आमचे पण हे घरीच खायला ठेवायचे तेवढी वाळवायची आम्हाला चांगली हा मंग भरून ठेवायचे
लागत असन ना
हा हॉटेलला प नाई घरचं नाई येत आम्ही तिकडं नाई ते विकते त्यांच त्यांचं वेगळे घेता ते आपलं घरचं कस काय पुरून एवढं तित जास्त टाईम लागतं हम तीत जास्त कमी लागत ना फक्त आपलीच लागत थोडं तेच म्हंटलं उडदाच झाले पापड
हा ऊळदाचे आज झाले पूर्ण काल. काल झाले थोडेशी बाकीत मम्मीनी लाटले मग आज.
हा का मग मी घरी असणार ना हो का.
दोन तीन दिवस झाले तीन दिवस लागले पूर्ण हे.
हा काय. किति क्यीलो चे देवु
काल झाले असते परवा कालच पण मग ती बाहेर गेली होती दावाखान्यामध्ये माझ्या आत्या. आत्याच्या मुलीला बाळ झालं ना बघाला गेली त्याला काविळ सांगितलेलं होतं.
हा हा दाखवलं का हॉस्पिटलमधी.
हा आता बरं होणार आहे आता आसर होता म्हणे फक्त. होणार आहे सुट्टी आता आज होती का उद्या काय माहिती. हा छोटंच नवीनच झाचालंय.
हा काय अहो त्याला काही नाही तिकडं खाली सारून काढायचं म्हणत्या माझे पण मुलंच. खाली सारून काढायं कोवळ ऊन दाखवायच त्याचा केसांना डोक
हा मग तिथं हॉस्पिटल मग दाखवते कोवळ ऊन त्याला.
त्यांनाच क म्हणजे कवर होता तो कवर.
हा त्याला हे होत मग रक्त टेस्ट केली. मग आता थोडा नॉर्मल झालेला आहे रिपोर्ट येणार होते आज. हा मग रिपोर्टवर बघू म्हणे मग सुट्टी द्यायला जास्त नॉर्मलमध्ये होता तो.
हा का हा मग काही नाही नॉर्मल आहे काविळ नाही म्हणजे मुलांना राहतच बर का झाल्या झाल्या. सगळ्याण काही मध्ये प्रमाण जास्त राहतं फक्त काही मध्ये कमी राहतं. कारण की माझ्या मुलाला पण होत. ना
डोळे थोडेशी. पिवळे पिवळे पण वाटत होतात तर.
ह तरी झालं म्हणजे. जाय एक दोन दिवस पण असले तर मग एवढं थोडं समजत आपल्याला त्याचं. डोळ्यात त्यात लहान मुलाची नजर इतकी ये राहात ना. कोवळी नजर रक्ता त्यामुळं. म एवढे कळत नाही पण मला दुख नाही सांगताच येत. काय होत होऊ शकतो सागा हम्म आता ब ठीक आहे तब्येत.
उम्म.
तब्येत ठीक आहे आत्याच्या बाळाची त्या.
हा बरी हे.
हा का, म्हणजे कुणाचा होत? तुमच्याच.
माझ्या आत्याच्या मुलीचा मुलगा होता छोटा.
हो का? काय ते दाखवा मला. हा हाहा माहिती हे. त्यांच्याच मुलीचा मुलगा हो काय नाही. मम्मी अजून माझी
मम्मी आहे कपड्याचे घड्या घालतीये.
हा का? मळ्यातले काम नसतील आवरल्यातील.
आता शेतात काही काम नाही थोडीशी ज्वारी आहे ती आणू म्हणलं ती म्हणे आणते म्हणे सांगून.
हा हा.
आणि मग नांगरून टाकून देऊ आता, काही माल पण नाही आधी काही जवारी येणार पण नाही आहे हिरवीच आहे, पण मग ते पाखर सगळी खाऊन घेन थोडीशी याची कुडुमुडू.
आता या वर्षी जास्त म्हणजे पेरलेली नाही लोकांनी जवारीन ते मळ्याम मग पाखरान खायला राहत नाही. बाजरीच खाते ते दाणे
तुम्ही केला असलं आता पापड वगैरे सगळं?
हा पापड का नाही उडदाचेच झाले आमचे बाकी नाई झाले अजून.
हा का? कुरडाया ते.
कुरडया नाई झाली आमची करायची हाय अजून. आता उद्या करू कुरडया हम उद्या कराय च, कुरडया करायच्या उद्या. पापड बनवायचे अजून, तांदळाचे बनवायचे.
हा ते लयच उन्हाळ्याच लईच काम आसतय बाळाला.
ते लागतच ना मग करून ठेवायचं लागतं ना. तेचे केले उडदाचे केले हम्म. आणि ते चिप्सच केले ते बटाट्याचे उकडून हम्म.
ते पापड पन्ने ह्याच्यावर कर्त्या मशिन ते केले का?
हा हा ते आपण असे पन्नी वर पण करू शकतो खाली एक पन्नी ठेवायची.
हा आम्ही तसच करतो ते मंग घरा म सावलीमध्ये पण केलं चालतं ते.
हा तेच काही नाई घरा सावलीमध्ये केलाच तसे उचलून बाहेर ठेवायचं त्याला.
हा.
हम्म ते करू म्हटलं काही चकल्या करू, काही चिप्स करू आजच बटाटे घेतले आम्ही तुम्हाला कोणाला पाहिजे असेन तर हे बटाटे बर का दहा रूपये किलो. ये खाली ती.
तिकड तिकडे कणाची विक्री आहे का?
हा ते आत्ताच आम्ही घेतले एक पोराचे. तो बुला म्हणूने.
हा का? असल तर लागत असले सांग हा आम हा का. लागत असले सांगा म्हणजे कारण की आमची झालेलीय आता.
हा, नाही तो म्हणत होता कोणाला म्हटला आम्ही तुला गिराइक आणून देतो.
हा हा हा चांगली असेल बटाटे मोठाणे.
हा बटाटे मोठे चिप्स सारखे हम्म.
ठीक मंग
मग चहा वगैरे सगळ झालं.
हो चहा वैगेरे झालं सगळ स्वयंपा चालू आहे आता पोळ्या बनवल्या हॅलो आवाज येतोय ना?
हा येतोय म्हंटलं मधी ब्रेक झाला होता म्हटलं काय झाल.
आव ते नेटवर्क कमी जास्त असत ते झालं की मंग होत ते. सगळ झालं स्वयंपाक आत
हाव का
झालय आता भाजी बनवायची आणखी.
स्वयंपाकाची तयारी झाली आसन आता तुमची?
आ हा स्वयंपाकाची तयारी चालू हाय आता पोळ्या चालू आहे बनवू. आत्ता काय आता पोळ्या बनवल्या आता भाजी बनवायची आहे आणखी.
हा रोजचे पण लयच आहे, आज बजार होता.
हम्म बजार मंग आता करायचा असल स्वयंपाक तुम्हाला पण? बर बर चालण मंग आ
हा हा
ठेऊ का मग कट
हो हो ठेवते हम्म